हॅलो हा येतोय कि बघा तुम्ही
आ
तुमचं काय चालंय म्हटलं
हम्म काय नाही मुलगा काय छोट्या मुलाचा आवाज आहे का गेम गेम खेळण चाललंय त्या मुलासोबत
नाही होय त्याच्यासोबत खेळायला लागते जरा त्याच्याबरोबर बोलत बसायला लागते आता सुट्टी आहे ना शाळेला
हो मग सुट्ट्यां म तेच तर उद्योग करावे लागत
होय होय
हम्म मग आपलं लहानपण पुन्हा आपण एन्जॉय करतो ना त्यांच्यासोबत
होय होय आपलं लहानपण खूप जास्त वेगळं होत तर आ त्यांच्या मुलांचं बाल
हो ते म्हणतात ना आपणू जी ते फायव जी जनरेशनचे असतील आता पुढच्या येणारे शिवंजीची असती तसच प्रकारे ना काही
होय होय
मग सकाळी बसून कुठले कुठले खेळ खेळ आहेत
काय म्हटलं
कुठले कुठले खेळ खेळून झाले म्हटलं तुमचे कुठले कुठले गेम खेळले सकाळपासून
आम्ही वय त्याच्यासोबत त्याची बॉक्स भरून खेळणे ते खेळणे सगळं होत काय त्याच्यासोबत मी बसायच फक्त त्याच्या बाजूला त्याच त खेळतोय खरं काय त्याच्या जवळ बसायला पाहिजे होय नाही तर मग सायकल आहे सायकल घेऊन जातोय खेळायला
अच्छा आमच्या माझ्या मुलासारखं टीव्ही बघत त येईल तर मग कोणी जरी हवं एकजवळ
आणि आता तुम्ही मला फोन केलता काय
हो हो केला हो
म्हणजे नॉर्मल कॉल केलता काय मला हॅलो हॅलो हॅलो
हो त म्हंटलं चला
हॅलो हा तुमचा आवाज येत नाही आवाज मधी मध्ये ऐकू यायला नाही हा आता याय लागला बघा तुम्ही मला आता कॉल केला होता काय नॉर्मल कॉल केला होता काय हॅलो
प्रोड
हा तुमचा आवाजच ऐकू येत नाही व्यवथित तुम्ही कुठे बाहेर आहे काय
हॅलो
हा तुम्ही कुठे बाहेर आहे काय
नाही मी घरातच मी नेटवर्क साध चकला मारते जिकडे तडे
होय काय म्हणजे मी मी बोललेलं परत मला ऐक या लागले
नाही ते म्हणजे होळी का बेबी काय मा आ ते त क्लेर आवाज बोला जेवण झालं तुमचं
तुमचं
आमचं चाललंय आज थोडं थोडं हळूहळू
होय काय हा हा आता काय मुलांची सुट्टी असल्यामुळे सगळे निवारता चालू असते
स्कूलचालू
हा आमचं पण पंधरा तारखेपासूनच
सगळीकडे एकच आहे ना हम्म छान आहे छान आहे यांचे फोन चालू असले की हे गप् पप मतत शी बरोबर आहे ना आणि फोन काढ झाले का कि ते चुप्पा आपण पण चुप्पा असंच आहे का
हा, होय. आता जरा लहान आहे ना त्याच्यामुळं, मग?
आमच्याकडे पण तेच हे. तू फक्त माझ्याशी बोल. बाकी कुणाशी - च बोलू नको.
कोणाशी बोलायचं नाही, मोबाईल घ्यायचं नाही, माझ्याशी खेळत बसायचं अस असं त्यांचं म्हणणं असत. ह
शर्ती सगळं त्यांच्या आपण पण आपण खेळायचं त्यांच्याशी त्यांच्या शर्तीवर असे.
होय, होय त्यांनी सांगतील तसं ऐकायचं.
तुमच्या वहाला काय काय आवडतं खायला - गोड, तिखट?
अ, गोड- तिखत तो सगळं खातोय असं काय खात नाही असं नाही! सगळं व्हेजिटेरियन सगळं खातोय. सगळ्या भाज्या- सगळं खातय गोड- तिखट सगळं आवडतं त्याला हे पाहिजे तेच पाहिजे असं काही नसतय काय असल ते खातोय.
खूप छान सवय. म्हणजे माझा पहिले तर- काय गोड खातच नव्हथा.
हा हा आमच्या माझ्या मुलग्याला गोड आवडते. गोड खातोय तो जास्त.
म्हणून ते विचारले त्याच्या खाण्याच्या सव -
होय, होय म्हणजे गोड आवडत त्याला गोड तिखड दोन्ही पण खा-
नाही, खूप चांगलंय खूप!
ओय म्हणजे पहिला अगोदर असं करत नव्हता- 'हे नको, ते नको 'पण आता शाळेला कस घातलं ना त्याला? मग ते मॅडमांच्या भीतीनें ना कुठली भाजी देईल ती सगळी भाजी खाऊन येत हो तब्याला काय असेल ते सगळं खाऊन यायचे, हा, हा! होय होय तुम्ही आता- फ्री आहे काय? मग मी परत तुम्हाला फोन केला तर चालेल? मी तुम्हाला परत फोन करू काय मग? हिंता झाल्यानंतर तर म्हणजे माझं कस चारच झालंय ओ त्याच्यातले दोन कॉल वेस्ट गेलेत न
वेस्ट म्हणजे कसे काय?
म्हणजे मी फोन लावल्यानंतर त्यांच मला ऐकू ना माझं त्यांना ऐकू ना असं व्हायला लाग म्हणजे मी कस आता चारच दिव चारच दिवस झाल जईन केले ना ग्रुप हा मग त्याच्यामुळे मग मी तुम्हाला लावला तर आता चालेल काय म्हटलं
बाकी अजून कायण
अजून काय नाही बघा मग मुलगा काय तुमचा झधोकलाय
ना माझा मुलगा आता मोठा आहे तर खेळत असतो इता आता म्हणजे पहिल्यासारखं टेन्शन नाही की हो याला कुठे जात त्यांना करून घेऊन जा किंवा काही करून घेऊन जा असं
हम्म हम्म
मग छान म्हणे लहान असत तोपर्यंत थोड टेन्शन असत मग तुम्ही काय करता म्हणजे हॉबीज काय तुमच्या कुकिंग
हा कुकिंग र्रीडिंग आणि वेगवेगळ्या रेसिपीज असेल अस असं ते पहिल्यांदा वाचलेलच की आ नाही अ सध्या कसं त्या मुलांचा मुलगा लहान आहे ना माझा अजून त्याच्यामुं मग आता काय तिकडं दुर्लक्ष झालंय सगळीकडे हा ते भगवद्गीता वगैरे वाचले राणी श्यामच्याई
अरे सुंदर सुंदर पुस्तक वाचले मग श्यामच्याई वाचून काय वाटलं म्हणजे नाही जेव्हा आपण त्या भूमिकेत नव्हतो नाही नाही
म्हणजे ते कस लई ल वर्ष झालं ते वाचून आता तेवढं जास्त लक्षात पण नाही ते साने गुरुजींचं सगळं आहे त्याच्यामध्ये
नाही नाही म्हणजे मला हे हे विचारायचं होत जेव्हा आपण म्हणजे मुलीच भूमिकेत होतो तेव्हा आपण पुस्तक वाचलेली पण आत तर जेव्हा आपण एक आई म्हणून तो रोल निभवतो थोडाफार तो गोष्टी अस लक्षात की आपण ह्या बुक्समध्ये असं वाचलेलं आहे
झा खूप लहान असताना ते वाचलेलागो त्यानंतर मग ते कॉलेज शाळा हच्यामुळे ते विसरत पडला मग हां हां मग आत आता कसं वेळच मिळत नाही ना पुस्तक क वगैरे वा हा मुलगा मोठा झाल्या नंतर आता कस तो लहान आहे आता दोन अडीच वर्षाचा आहे ना मग त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतय
ह् नाही मग तुम्ही त्याच्यासाठी ना म्हणजे एक प चला रामर क्षा वगैरे असं आहे ना आता तुम्ही जसं बोलाला म्हणजे जेवढे छोट छोटे स्तोत्र आहेत ते जरी केले ना मुलांचे ना वर्डिंग थोडेसे क्लिअर होतात म्हणजे संस्कृती वडी एकदम छान निघतात म्हणजे गुरुब्रह्मापासून सुरु करा किंवा गणपती ज छोट छोट्याशा आहेत अ स देवी सर्व मंगल मांगल्ये वगैरे असे छोट छोटे आहेत ना
हा हा
जे तुम्ही बघा ना जी टोन वगैरे आहे ना मुलं खूप सुंदर बोलतात म्हणजे एकदम क्लिअर बोलतात म्हणजे मी तर म्हणजे माझा मुलगा जेव्हा लहान होता म्हणजे एक मी म्हणजे प्रेग्नेन्सी पासून ऐकायची रामरक्षा आणि लहानपणापासून वाचायची तर म्हणजे तो दीड दोन वर्षाचा अकरा महिन्यांतर बोलायला लागला एकदम क्लिअर म्हणजे बोबडा कुठेच बोला नाही आणी जे इव्हन तर म्हणजे मी बोलायची ना रामरक्षा त्याला सोबत घेऊन बोलायची त्याची दोन वर्षापर्यंत पूर्ण म्हणजे रामरक्षा पाठ होती
त्याला
नाही ताई हो रामरक्षा पूर्ण पाठ पाठ आहे त्याची अजून पण हो म्हणजे काही काही वर्ड्स आहेत ते संस्कृतचे तेवढे टफ जातात पण ही भरायच त्यांची ही
हा हा होय होय
हो म्हणजे मग तुम्ही म्हणजे काही पण वाचायला घ्या त्याला ऐकवा म्हणजे आमच्या स्कूलमध्ये असं म्हणतात की हे जे आप पण एखाद्या माटी मातीपासून मटका वगैरे कसं बनवत आपण जडण घडण करतो एखाद्या मटक्याची ही सुरुवात तशी आहे आमच्या यांचं म्हणणं आहे प्रिंसिपल टीचर्सच तुम्ही पाच ते साठ वर्षात परंतु मुलांना जेवढं शिकवता येईल तेवढं शिकवा आपण मम्मी लोक काय करतो अजून लहान आहे लहान आहे पण त्यांची जी माइंड आहे ना खूप हायलेव्हलचे असते सात वर्षापर्यंत तुम्ही त्यात जे जे टाकाल ते आयूष्यभर त्यात हे होऊन जात जे आ क्रिएट होतात मग तुम्ही म्हणजे संस्कार घडवू शकता तात मुलांना जी भीती आहे ती हे करू शकतात असं म्हणजे प्रॉपर्ली मम्मी लोक काय करतात तर एक एखाद्याची भीती दाखवतात नाही तू झोप हे कर ते कर ते करू नका म्हणजे जे आपल्याला आपल्यात पण काही भीती आहे ना लहानपणापासून की तुम्ही तुमच्या मुलांमध्ये टाकू नका असं हा हा हम हम ओके एक मिनिट ताई आप हा कॉल दहा मिनिटं किमान दहा मिनिटं तरी व्हायला हवा ना हम्म अक्चुली कॉलिंगचं एवढं हे नाही ना मग ला विचारते
हा दहा मिनिट झालं दहा मिनिट झाले की कट करा मग
ओके ताई बाकी
बाकी काय नाही आहे बघा मला पण छान वाटलं मी तुम्हाला आता परत लावू काय कॉल एक पाच मिनटाने, हा चालेल लावते लावते हा
ठेव अजून
हा हा दहा मिनिटं झालेच वाटत फोन कट करा मग ह हा हा